हो, बर.
आज काय बनवलं ग जेवायला?
आज, आता तुला मी सांगू? सकाळी, मी आता भावाकडे गेली होती, तिथून पुरणपोळी आणली ती. तिथे पोर, परवा परवा नाही का, तुला बोलली बडडे होता म्हंटलं
ह, वा वाढदवसाला स्पेशल पुरण पोळी.
अगोबाई ते भरपूर प्लॅन सगळा पिसकटला, त्याने पुरून पोळी आणि रस, रस पुरण पोळीचा बेत केला, आता, त्याला त्याच त्याच, हा, आंबे भरपूरेत. पण आंबे कस, पाऊस पडल्यानंतर खराब होतात. त्याला, हा, त्याला असं वाट त्याला आणि वहिणीला असं वाटलं, आता आपण पाच, साच, म्हणजे, मम्मी मी हे आणि ते दोघ जण, असे सात, आठच आहेत, हा, सात आठच लोक ना सासू सासरी वगैरे नव्हते पहिल्या बड्डेला, गेलं होतं घेऊन पण आत तिसऱ्या बड्डेला कुठे न्यायचा? हा. मम्मी बी इन केेस तिला ती भेटून आली होती, वहिनी आणि ते बाळ भेटून आलं होतं. भाची माझी, पण आम्हाला भेटायला दोन महिने झाले ना, आता सुट्यांमध्ये गेलो त्या नंतर गेलोच नाही ना, आणि आम्ही तरी एवढी तिघं भेटतो, ती तर भेटतच नाही मग, ती तिकडे टिटवाळाला राहते बहीण. म तिची न आमची भेट तिचं, मे मध्येच झालं, तिचं ना आमचं भेटणं, त्याच्यानंतर तीनव ती बड्डेला आली. पण ती खूप लांब होऊन जाते ना आमच्या पाासून, सुट्टीत येते, सु तिते ते
तुम्ही कधी आलात का इकडे मुंबईला, फिरायला?
आत्ता दोन तीन वर्ष झाले, मुंबईला नाही गेली मी कधी. पण मग तिच्याकडे आलो होतो, तीन एक वर्ष
एकदा असा टाइम काढून या, तिघं जण, तिघं, चौघं, काय तुला दोन मुलं आहेत ना. मी तिघं तिघंच बोलते. आम्ही तघे पण मुलांना घेऊन आली तर तिघ, दादांना घेऊन आलीस तर चौघं. जरा यायचं, इथं फिरायल्यावरर पण चांगलंय ग, गेटवे, गेटवे ऑफ इंडिया, आणि
कामाच, कामामुळे ये ना कुठे शक्य होत नाही, कारण कामच लई विचित्
व्य व्य स्वतःचा व्यवसाय असला की आहे बाई तसा, वेळ मिळत नाही लवकर.
नाही अजिबात नाही, आ आता बघीतल उद्या, संडेला पण नाही वेळ देणार ते.
काकांचा आहे ना म्हणजे माझ्या सख्खे काकांचा केबल आहे. केबलच बिनेस आहे, तर कुठेही जाऊ शकत नाही माणूस, दोन दिवसासाठी जरी गेला ना तर अस सारखं कॉल का तर वायरस काय झाली बघ. का, आ स्क्रीन वरती येतच नाहीये चॅनलच.
अग या सिच्युएशन मधून आम्ही पण गेलोय. कारण माझे काका आहेत ना लहान काका त्यांचा पण होता हाच, हेच काम होतं माझ्या काका पण हेच करायच केबल ऑपरेटर होते माझे काका, आता जस हे अ व्हिडिओकॉनच चालू झालाय ना त्यामुळे त्यांचा तो बंद झाला नाही तरी तुला सांगू आम्हाला, हा सेटऑप बॉक्स आल्यामुळे ना घरोघरी सेटऑप बॉक्स. पहिले कसं केबलच्या वायरी, केबलच्या वायर पूर्ण गाव भर फिरायच्या. आणि काही कोणाचं केबल कट करायच राहिलं का माझ्या काकाला माईक टेस्टिंग, माईक टेस्टिंग ज्यांनी पण, ज्यांनी पन्नास दिवसाच्या आता आपलं केबलच बिल दिलं नाही त्यांची वायर कट करण्यात येईल हा त्याची वायर कट करण्यात येईल. म्हणजे आम्ही अक्षरशः ते ऐकायचो आम्ही एवढी-एवढी केबिन बनवली होती का. त्यांची सगळ्या आयरी-वायरी ते सगळे ते सेटअप बॉक्स प्रत्येक चॅनलचे.
आमचं इथं पण आहे ना अजून पण एक दुकान होते ना आमची स्वतःची गाळे होते ना तर एक गळ्या नुसार तर वायरीनेच भरलाय आणि पूर्ण गच्चीवर सगळीकडे वायरी-वायरी. कारण पहिल्या तर छत्र्या यायच्या हम्, छत्र्या यायच्या त्यामुळं दोन-दोन छत्र्या होत्या.
फील्ड मधून गेलेलोय, आम्ही म्हणजे अक्षरशः कोणी विचारायला यायचे ना मामाच म्हणायचे प काकांना मामा हा हा, चॅनल दिसत मी लावून द्या मग आम्हाला सुद्धा लावता यायचं. आम्हाला सगळ्यांना लावता याच आम्ही आठ भाऊ-बहिणी होतो म्हणजे काकांची आम्ही जॉईंट फॅमिली होती ना, जॉईंट फॅमिली होती ना आठ भाऊ-बहिणी होती. तर सगळ्या काकांना दोन-दोन एक-एक मुलंं होते न, मग? आठीच्या आठे आम्हाला कोणी विचारलं ना आमच हे चॅनल बंद आहे आम्ही लगेच त्या कॅबिन मध्ये जायचो ते चॅनल लावायचो एवढसा छोटसा टीव्ही होता का
हा त्याच्यावर दिसत सगळं जुना टीव्ही. ब्लॅक अँड व्हाईट आपण बघितलंय वाटतं कारण आपलीच पिढी शेवटची ब्लॅक अँड व्हाईट टीव्हाचा आमच्याकडे होतो छोटासा नाही का त्याला शे जरी असे बटन असायचे त्या टीव्हीलाच रिमोट वगैरे काही नव्हता.
काही अगं आमच्याकडे केवढा होता माहितीय का? म्हणजे आता पोर हे वापरता ना टॅब वापर, हा टॅब एवढा एवढुसाच होता ना ह
त्या लॅपटॉप वर आत्ता आहे ना जेवढी स्क्रीन तेवढाच
तेवढा, तेवढा होता आमच्या मध्ये केबिन मध्ये.
तेवढेच होते पहिले तसे दोन होते म्हणजे आमच्याकड काकाकडं आत्ता मग आता हे कलर टी व्ही आले पहिले मग आता एलईडी आलेत.
तेच, कोणी ना कोणी यायचंच दार ठोकायला. आज आमचं चॅनल बंद झालंय हे लावून द्या.
आणि ते टीव्हीला आधी हे पण होत माहितीय का असं मोठे टीव्ही होते त्याला दरवाजे होते. सरकवायचे स्लायडिंग वाले आमच्याकडे तो टीव्ही होता.
आहा
त्याच्या म तो पण एक टीव्ही होता म्हणजे हे पोरांना बघायला आता नाहीय आता पोरांना सगळं एल डी सगळं स्मार्ट स्मार्टच डीजीच आहे हो हो. आता कसं काही जणांना आहे बघ ते जुन्या वस्तू अ थोडेशया आपण नाही काय संग्रह टाइप करून आणि घरामध्ये ते सगळं करायला मस्त वाटतं ते. कारण जुन्या वस्तू बघायलाच नाहीये.
ते जुने जुने रेडिओ ते ठेवलेत कुठच नाही. पन्नास पैशे दिसत नाही एक रुपया किती छोटा झाला एक रुपया आता पन्नास पैने शे कॉल कॉइन चारण्याच्या कॉइनसारखे झालाय तो आट्याना एवढा झालाय आता तो.
म आणि मला वाटतें आपली पिढी होती ती ते आपण पन्नास पैसे सुद्धा वापरलेत आठाणे पण होते सॉरी चाराणे होते पण नंतर बंद
अगं तुला माहिती का काही कळायचं नाही पैशेच जमा करायचे राहिली तर आम्ही लहानपणी काय करायचो ती निळची बाटली नाही येत कांबरची निळ ची बाटली यायची बघ तिला माघून थोडसा असं पैशे गोळ्या करण्यासाठी पारून होल करायचो आणि कोणी नोट दिली कोणी पाचचा डॉलर दिला ते डॉलर नी टाकायचो त्याच्यामध्ये डॉलर नी टाकायचो. ते दुकानावर जायचं त्याच्याकडनं आहे ना कॉइन करून घ्यायचं चला म्हणजे मग ते हातात जड लागायचे ना गं एवढं डोकं
जास्त दिसयला ना पाहिजे दहा रुपयाची नोट आता मला आठवतय मी माझ्या वडिलांनी शंभर रुपये दिले कळत नव्हतं कि ते शंभर रुपये म्हणजे किती लहान होते शाळेला पण मला वाटतं फक्त आपण लहान गट मोठागट म्हणतो तेवढे असेल. शंभर रुपयाची नोट दिली ना ती जास्त मोठी असली तरी सुद्धा
ती नको दहाचीच पाहिजे. दहा रुपये मध्ये काय येया च माहिती होतं ना शंभर मध्ये काय येतं हे नव्हतं माहिती ना आपल्याला.
त्यात कळायचं तेवढं ती ती नोट नको कारण ती आपल्याला कधी आपल्याला माहितच नाही ना की ती घेऊन काय करतात वगैरे फक्त जेवढ आपल्याला खायचंय म्हणजे आता समज एखादा चॉकलेट खायचं तर तेवढी रक्कमच आपल्याला हवी असाय ची नाही मला तेवढ्याच पाहिजेेत मला हे नकोय मला हे तुमची शंभर पैशे नोट तुम्ही ठेवा.
आपल्याला असं वाटायचं ती कमी देत आहे आपल्याला. ते आमच्या दहाच्या नोटपेक्षा कमी नोट आहे ही आमच्या याच्यात काहीचं नाव निभत नाही पण त्यावेेळेस आपल्या ते डबल मिळणार हो
आपल्याला कळायचंच नाही पण ना ते. आणि आता बघ शंभर रुपयाची नोट म्हणजे दहा रुपयाच्या पेक्षा पण कमी झा
कमी गं कमी आहे कमी आहे असं असं इझी आपण खर्च करतो इझी
काहीच नाही कळत आत्ताच नुसतं बाजारात जा दोन तीन भाज्या घे, एक-दोन फळं घे, पाचशे रुपयाची नोट आज अशी मोडली जाते.
अगं एक दोन रुपये घे तू आत्ता आहे ना, आपण काहीतरी काम करता-करता काही चिल्लर आली का ठेव इकडच्या साईडला, ठेव तिकडच्या साईडला अशी आपण काम करता करताच आ ता काम करता-करता आपण अशेच पाच दहा रुपये इकडं-तिकडनं काढून घेऊ आपण.
सादा ते लहान मुलांना तू एक रुपये देे ते बोलतात ह्याज्यात काही येत नाही मला हे, नकोच आहे एकदा शंभर रुपये दे म्हणतात आता.
लहानपणी आपल्याला एक रुपया सापडायचा, किती आनंद व्हायचा. एक रुपया सापडालाय. आता इझी समोर दिस दिसतो ना गं. समोर दिसतो तरी माणूस, त्याच्याकडे जाऊ दे उचलेल नंतर
मग काय तर?
नंतर आवरून घे, वेळ भेटेल तेव्हा. पण तो तेव्हा एक रुपया सापडायचा का पटकन आवरून घ्यायचो
तो पण इतका वाटायचा, इतका मोठा वाटायचा की बस. कारण आपल्याला आठआण्याला मध्ये पेरू यायचा, शाळेच्या बाहेर आपण पेरू खात होतो.
मग?
बोरं यायची आठआण्याला अशे दहा-दहा बोरं.
मग?
आता ते बोरं पण, मला सापडेना. आता ऐवढं मी, आता मला एवढं माझ्या प्रेग्नसीमध्ये आत्ता उन्हाळ्या पासूनच राहिली होती ना, तर एक बोर नाही खायला मिळालं मला.
काही काहीचं राहतो बाई, तुझी उन्हाळ्यात डीलिव्हरी झाली ना?
नाही. डिलिव्हरी जानेवारीमध्ये झाली, पण तेव्हा मला जस्ट किती पहिला का दुसरा महिना होता.
थंडीत.
अं.. थंडीत झालेली डिलेव्हरी, जानेवारीमध्ये.
जानवारी महीन्यात माझे दोघं उन्हाळ्यात झाले म्हणजे पावसाळ्यातच झालेयत बघ. तिचा आत्ता सव्वीस तारखे खेला बड्डे? ह्या सव्वीस ला. ह्या सव्वीस ला बड्डे, त्याचा गेला मे मध्ये. तिचा स
माझा पण मे मध्येच होता, माझा मे मध्येच होता. मी आहे उन्हाळ्यातली.
नाही तो पण उन्हाळ्यातला, तो सव्वीस मेचा आहे. आणि ती सत्तावीस जून-जुलैची
जुलैमध्ये आमचा लग्नाचा वाढदिवस असतो.
कधी?
जुलैमध्ये आता, चौदा तारखेला लग्नाचा वाढदिवस झाला माझा.
हो, का?
हम्म्.
आमचा आम् याच्यात राहतो एक तीस फेब्रुवारीला राहतो आमचा, तीस फेब्रुवारीला.
फेब्रुवारी, एप्रिलला. तीस एप्रिल ला माझ्या मै त्रिणीचा एकाचा वाढदिवस आहे आणि एकीचा लग्नाचा वाढदिवस आहे.
हो, ना? तीस एप्रिल ला आमचा होता.
आमचा असं प्रत्येक महिन्यामध्ये एकेकांचा येतो वाढदिवस असल्यामुळे काय वाटत नाही हो. जानेवारीमध्येच कोण नव्हतं आमच्यात, ते आलंय आता
आलाय.
हो. कारण मार्च मध्ये, आठ मार्चला माझ्या एका बहिणीचा वाढदिवस असतो. महिला दिनाच्या दिवशी.
अरे वा!
आणि एका बहिणीचा आहे तो ऑगस्टमध्येध्ये का काकाचा माझ्या पंधरा ऑगस्टला वाढदिवस असते.
हो ना.
हो त्यावेळे
तशाच का आधी का आधी का वाढदिवस नाही ते होतं का आता आता मी सांगतो होत त्या
केकचे किती डिमांड वाढलाय कुठं छोट छोटया गोष्टी झाल्या की लगेच केक आणा, छोट
त्याची डिमांड त्याचा त्याचा त्याची डिमांड होती त्याच्या बडडेला तीन वर्षाचा तो सांगतो स्पायडरमॅनचा पाहिजे. आणि आता माझ्या भाचीचा सोळा तारखेला ती म्हणे मला डोरे मनचा
असंच पाहिजे, हो, आणि आका कसले पण केक आलेत, कसले हि, साध रिमोट केक दिसेल, मोबाईलचा केक दिसेल, सगळ्या डिझाईनचे केक आलेत आता.
तेच तर, काय
आणि लोकं आता सेलिब्रेशन करायला लागलेत बाई, आपल्या वेळेस तसं काही नव्हतं. साधं वाढदिवस असलं तर, माझी आई शिरा करून द्यायची.
अगं तुमची आई तर शिरा करायची, माझ्या आईला तर वाढदिवस सांग बरं सांगायची. कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळे तिला का एवढा वेळंच राहायचा नाही, माहितीच पडायचं नाही ना असं. चालेल चल.
चला मग, कर मग निवांत झाल्यावर बाय, हा, हो हो, चल मग बाय बाय. हम्.